होत नाहीयेत.
काय ग
हॅलो!
हा काय झालं म्हंटलं.
ऐकायला येतंय?
हा आवाज येतोय, आवाज येतोय तुझा.
हा
हम्म तर ते मला त
तेच म्हणलं माझे तीस कॉल होऊन बरेच दिवस झाले, पणं अजून रिसीव्ह करता येतायत मला कॉल कधी बंद व्हायचा असं होतंय.
अच्छा-अच्छा, नाही-नाही हा माझा शेवटचा कॉले ओके.
नाही-नाही, तसं-तसं नाही म्हणजे कसं टास्क पण आहेत ना करायला म्हणून म्हणलं हे किती दिवस अजून कॉल चालणारेत म्हणलं.
अच्छा-अच्छा, नाही-नाही आता झालंच ना आज, उद्या म नंतर संपणार ना असं. तर काही नाही पण चांगलंय पण मला मजा येते.
पण अजून
आपण नंतर तुला मी सांगते मेसेज करून अ आता आपण याच्यावर कॉल वर बोलूया त्याच्यात मला रेसिपी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे तुझ्या तु-तुझे तुची रेसिपी जास्त चांगलीय तु चांगलं सांगतेस मला निदान ट्राय तरी करता येईल म मला. ते चांगलं आहे पण दुदी भोपळ्याचा हलवा मला आवडला, पण त्यात काय कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं?
हो कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवरर हा त्याची जरा जेली असं पेस्ट करून.
अच्छा! मग ते, उक-उकळलेलं ह्याच्यात टाकलं होतंच.
हा उकळेला हेच्यात, मग ते थोडा सेट होयला ठेवायचं थंड करून. नंतरन आपल्या पद्धतीने काप करू शकतो.
हो, ते मस्त लागत असेल मग
हो छान लागतं.
पण मग फ्लेवर काय, फ्लेवर काय टाकलं तू त्यात
फ्लेवर् नव्हता काही तसा व्हॅनिला होता तो टाकला होता ए सेन्स
अच्छा! अच्छा कारण त्यात नाही. तर मग मला वाटलं थोडं जायफळ पावडर किंवा एलची पावडर टाकतात ना?
हा चालेल तसं पण चालत.
हम्म भारी आहे.
ड्रायफ्रूट् वगैरे आपल पाहिजे तसे
हां ड्रायफूट्स टाकुन पण चांगलं लागेल?
हा वरण सिझनिंग केलं तर त्याच असं फिनिशिंग
अरे वा मस्तच मग तर चांगलं आहे बाबा तुझ्या मिस्टर तर खुश असतील असं बनवते तू तर.
नाही सासूबाई पण तशा औशी आहेत ना त्यांना पण असं वेगवेगळं काहीतरी. करायला आवडत आता म मध्येआंबे पण आंबे खूप होते ना म त्याच्या मी ड्राय पाे आंबेच ड्राय करून अस पावडर गेली होती
ओ हो अच्छा! अरे वा! तुम्ही लोक असं साठवत नाही फ्रीज मध्ये आंब्याचा रस
नाही
कारण ना इकडे मी गुजरातला होते ना तर गुजरातला प्रत्येक घरात म्हणजे, प्रत्येकाच्याच फ्रीजमध्ये तुला असे डबे दिसणार एक किलोचे, दोन किलोचे ते पूर्ण वर्षाचा रस साठवून ठेवतात.
नाही नाही तसं नाही करत.
हम्म, कारण त्या लोकांना कसं आमरच पाहिजे बाराही महिने तर त्यांच्या घरात ते असतोच डब्बा, तर आम्ही कधी पण असं कोणा पाहुण्यांना बोलवलं ना म ते आमरसच देणार, आमरस पुरी का तर फ्रीजमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे.
नाही म्हणजे आमचं एक असं झाड आहे ना ते त्याला बाराही महिने असत तात आंबे, अजून सुद्धा आंबे चालू आहेत ते.
ओ, म तर बरं आहे, कधी काढून आणून बनवा. घरचा आमरस तयार रे भारीच, चांगलय बाई तुम्हाला ना शेत ती तुन सगळं ताज ताज मिळत, सगळ माळव
हो सध्या तेच केल, सगळं म्हणजे अ असं बाहेर बाजारात कधी जाणं होतच नाही ते घरी असल्यामुळे सगळं, भागच पडत नाही कधी, हम्म
ट मिरच्या, टोमॅटो ते सगळं?
हो ते काय आपल्या ज म्हणजे आता रोजच्या ह्याच्या जे लागतय मिरच्या, टोमॅटो, कडीपत्ता ते घरा भोवती असतय सगळ पण असं, बाहेर पण अशी रानं आहेत ना जरा लांब लांब त्यात कडधान कडधान्य, भाजीपाला वगैरे असं आहे केलेलं, मग यावेेळेस फर्स्ट टाईम भात केलाय, बघायचा सक्सेस होतोय का?
अरे वा! भारीच, चांगलय खर. अस चांगलय ग ताज खायला मिळत, इथं बघ आम्हाला एवढ्या पंधरा-पंधरा, वीस-वीस दिवस ताज्या मिळत नाही. त्यापण अ मॉलमध्ये असतात त्या तेवढ्या फ्रेश नसतात. तर मी पण आई-पप्पांकडे गेले ना, तिथे असं, तिथे चव वेगळीच लागते भाज्यांची. अस वांग म्हन किंवा बाकीच्या भाज्या माझे आई-पप्पा इथ आले वैतागता इथे माहितेय ते म्हणे काय इथल्या भा भाज्यांना चवच लागत नाही असं बोलतात.
हा, प्रिझर्व करून तेच ते तेच वापरतात ना.
तर मी त्यांना म्हणते, आओ तुम्हाला तिथलं ताज खायची सवय लागली आहे ना, तुम्हाला आवडणार नाही इथ इथल्या भाज्या, आणि खरच ये ते तिथ थे बाजारात किती ताज्या असे असतात भाज्या आणि इथे काहीच नाही, ते एक आहेत.
त्यांना तेवढं एक प्रॉब्लेम आहे अस
हम्म, तसं काही आहेत बरं का गावा कडचे म्हणजे पुण्याच्या बाहेर काही गाव आहेत ना, तर तिथन काही शेतकरी जे आहेत ना ते पाठवतात भाज्या पण ते पण तेच आहे की मी एकदा-दोनदा ऑर्डर केले, पण ते खूप बल्कमध्ये येतात. म्हणजे अ जास्त पाठवतात ते ऍक्च्युली कारण शेतातलं असत ते, म माझं असं होत की एवढ्या जास्त भाज्या माझ्याकडन संप संपत नाही, म्हणून मग मला एकटी साठी नाही मागवत. त्यात म आई-पप्पा आल्या मी मागवत असते तिथून असं करता. अ तर त्यांचं छान असतं शेतातली भाजी असते अगदी त्यांची. ते असतात एक किसान कनेक्ट म्हणून ऍप आहे त्याच्यावरून मागवते मी. म ते सगळ्या शेतकऱ्यांकडूनच सगळ्या वस्तू घेतात अस. तस मग ते कापून वरे पण भाज्या पाठवतात काही किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि ऑफर असते काही एक रुपयाला एक किलो कांदे दोन रुपयाला बटाटे एक किलो असे अस आहे बा पण ऑफर असतात त्यांची. हा. त्या बरो मी म्हणून मी ते ऍक्च्युली ऍप वरुन मागवायचे. पण कसं आहे तुम्हाला दोनशे रुपयाेचं घ्यावं लागतं मग हे मिळतं.
हा हां म्हणजे आधी दोनशेची खरेदी
खरेदी करा हा. पण तरी पण ऑफरमध्ये मिळतोच म्हणजे एक रुपयाला एक, दोन रुपयाच्याच ऑफर आहेत त्या. अ भेहेंडी ला पावसर अशी एक रुपयाला. म्हणजे अशा दोन, दोन अशा ऑफर असत्यातच रोज त्यांची‌. तर चांगलं आहे म्हणजे फ्री मध्ये एक वेळच भाजी आणि मला काय पावशर घेतली तरी दोनदा भाजी बनली त्याची माझ्याकडे असंय.
जास्त घेऊन असे जास्त दिवस ठेवत म्हणजे अस राहणार पण नाही ना.
पावसारच्यावर मला भाजीच घेता येत नाही ते टिकतच नाही म माझ्याकडे. लगेचच मग खराब होणार. तर मला एकदम असं थोडं-थोडंस प्रमाणात लागतं भाजी.
आम्ही होतो पाच-सहा महिने होतो पुण्याला जॉब साठी तेव्हाच कळलं म्हणजे हा. म्हणजे आम्हाला एवढी खरेदी करायची काही गरज ना हीताून घरूनच सगळे पाठवत होते आम्हाला तसं. असं गहू पण घ्यायची गरज नव्ह ती, गहू दळायची सुद्धा गरज नव्हती दळूनच देत
दळूनच सगळं हा बरोबर. नाही ते बरं आहे ग आता इथे पण मला दळण आणायचं म्हंटलं ना नाही होत. तर इथे पण एक जण आहे. ती पीठ घरी आणून देते म्हणून तस त तिला व्हॉट्सअपवर टाकायचं मग तिचं गिरणमधून ति पाठवणार कोणाला असं. कारण इथं बाजारात पीठ जे मिळतं ना चांगलं नाही आहे. माझे मम्मीला तर बिलकुल आवडत नाही ते अ ऑर्डर केलेलं पीठ. म्हणजे कोणाच्या तरी घरून बनवून आणलं तेच आवडतं त्यांना. ते घरून घेऊन येत तात पीठ वय ते.
घर कोत सेवा.
हा तर मी त्यांना म्हणत होते एवढं काय ओझं आणता. नाही म्हणे आम्हाला आमचंच पिठ पाहिजे इथलं नाही चांगलं लागत अस, तर काय करायचं बाबा ते खायचं सवय लागली ना. मग पुण्यात तुम्ही थांबले नाहीत म जास्त दिवस परत गेले?
हो ना म्हणजे कॉलेज सुरू झालं.
हा ह, अच्छा झाल का मग तुझं एक व एक्झाम वैगेरे झालं? अच्छा म आता पुढं? पुढे काय मग करणार आहेस आता तू?
हा तेच बघायच आहे ना
अच्छा, पुढच म जॉब शोधतेस काही का? शिक्षण घेणार पुढे अजून
अ आता शिक्षण नाही काय, शिक्षण झालं पूर्ण जॉब त्यात आता जॉबच बघायचं म्हणजे आता सध्या प्रेग्नेंट असल्यामुळे असं काही जास्त बघायच नाही.
अच्छा घरातच बसून तुला जसं करता येतं तसं शोधणार तू. ह ना चांगलं आहे ग चांगल आहे तुला आवड आहे. सगळ्या गोष्टींची इंटरेस्ट आहे. ह ना आणि असे लोक ऍक्टिव्ह राहतात मग बरं हाय. असं ऍक्टिव्ह राहत्यात. हो आणि किचन मध्ये पण असं वेगवेगळं मला मला पण आवडत रोजचं काही ना काही करायला नाही तर मग बोर होऊन जातं. नुसतंच बसून मला ते जमतच नाही मला सवयच नाही आहे ती दुपारी पण मला झोप
रॉ हॉब्बीज म्हणून करते. म्हणजे अस रांगोळ्या ही काढते, मेहंदी येतात. मम्मी आता म्हणजे सासूबाई मम्मी म्हणते मी त्यांना
हा हां
ब्लाऊज वगैरे शिवतात ना मग थोडंफार त्यांच्याकडन शिकते. काहीतरी
अरे बाबा! ते पण येतो तुला वाव! चांगलं हाय. हम्म मस्त आहे मग मेंहंदी वगैरे काढतेस का? डीझाईन वगैरे काढतेस का?
हो हो काढते ना.
अच्छा, अच्छा डिझाईन साठी तुम्ही ए आय वगैरे काही वापरत नाही?
नाही, नाही मी कसं लग्नाआधी माहेरी असत ताना तेव्हाच शिकले होते क्लासेस केलते.
केले होते. अच्छा, अच्छा मेहंदीचे का? अच्छा, अच्छा चांगलच केलं माहिती का? त्याला पण आजकाल भरपूर डिमांड आहे. मेहंदीला पण हम बरेच लोकांना आवडत ना काढून घ्यायला.
हम्म मेकअप येतो. बरा म्हणजे बे बेसिक येतो. असं जास्त प्रोफेशनल नाही पण येतो बऱ्यापैकी.
अ का ऑल ऑलराऊंडर आहे बाबा तुम्ही सगळं जमतं. मेकअप वगैरे पण ब् सगळं आता शिलाई काम पण व्हेरी गुड पाहिजेच. सम हॉबीज ना? हा बोर नाही होत म ना आहे ना काही ना काही त्यात बिझी असतो आपण चांगल आहे चांगलंय ते. माझं पण असं मला असं भाषेबद्दल आवडतं शिकायला. मी सिरियल वगैरे बघत असते वेगवेगळ्या भाषेच्या मी तसं शिकते. भाषा पटकन
हा ते पण युनिक आहे ना एक म्हणजे वेगळं काहीतरी चांगलं असं वेगवेगळ्या भाषा येणं.
हो म्हणजे आता झालं ना मला पंधरा, पंधरा वर्ष तरी का काम करते मी.
तर असं बोलता येत असेल ना?
हा माझ्या स्टुडंट बरोबर बोलायचे ना मी.
हा मग आसं त्यांच्यात पण म्हणजे त्या त्या जॉबमध्ये पण खूप स्कोप आहे असं ट्रान्सलेटर म्हणून खूप असे सॅलरी हाय वगैरे.
हो भरपूर मिळतात तिथे तर तासावर मिळतात ना पैसे. पण तेच ते की स्टुडंट दोन्ही करते. माझं प्रोफाईल ट्रान्सलेटर पण आहे प्रोफिडर पण आहे‌. आणि लँग्वेज ट्युटर पण आहे. तर असं सगळं करते मी तीनही पण. चालेल. चल मग. भेटू आता नंतर. बाय. या. बाय बाय.